हां बोल ना
येतय ना आवाज.
हा येतय
मुली पाऊस आहे आता परत झाला तर इश्यू नाही होतो
हा का
हम्म थोडं थोडं पडतोय ना तिकड नाही पडला आज पाऊस
आला मगाशी, दुपारी येत होता आता सध्या बंद हाय.
इकड अग दिवसभर चालू आहे, कंटिन्यू चालू आहे पाऊस
हा
मगाशी थोडा थोडा थांबला होता.
हम्म हम्म हम्म हम्म. आता पण येतोय का?
हो चालू आहे चालू आहे हो चालू आहे थोडा थोडा चालू आहे पण चालू आहे.
हा का
झालं का. हो झालं आवरल आता फक्त जेवण बाकी आहे ते करेन थोड्या वेळाने
हम्म मी पण स्वयंपाकाचीच तयारी कर ते. तांदूळ निवडत आहे.
हा. तुमच्याकडे जास्त पो रात्री भाकरी नसेल ना प प पोळीवर तुमच्याकडे जास्त भात आवडतं ना ही बोलत होती श श्रुती
हा आमच्याकडे तिकडे गावाकडे आवडते भात पण माझे हसबंड नाही खात भात.
हा भाकरीला
त्यांना हा
मग तुमच्या इकडे अ मग तुझं सासर कुठे?
सासर पण माझं तिकड तिकड तिकडचच आहे पण इकडे जॉब असल्यामुळे इकडे राहतो आम्ही
मला पण आता भाकरी करावी लागेल म्हणजे भाकरीच लागते हैना संध्या काही नाहीे मला कंटाळा येतो भाकरी तर म्हणजे सारखं नाही जमत सकाळी खाल्ली म एकदम संध्याकाळी नाही जमत मला भात आवडतो भात आवडतो? मला काय माहित मला कंटाळा येतो भाकरीचा सारखे सारखे
मला बनवायला पण कंटाळा येतो आणि खायला पण
बनवायला तुम्हाला येत होत आपलं काय ग लागतं सकाळ, संध्याकाळ, दुपार करावंच लागतं
करावच लागतं ग काय करणार
तुला पण, कंटाळा येतो ना, हो हो तुला किती झालंय तुझ्या लग्नाला किती वर्ष झालंय म्हणजे?
माझ्या लग्नाला एकच वर्ष झालं. न्यू हा मागच्या वर्षी पंचवीसला दोन हजार पंचवीसमध्ये
ओके ओके म्हणजे आत्ताच झालंय तुझा लग्न.
हा आताच झालंय एक वर्षाच झालय.
अह झालं आता म्हणजे माझे माझं बाल आठ वर्षाच आहे आणि झाले माझे नऊ दहा वर्ष झाले माझ्या लग्नाला, नऊ सहा वर्ष झालेअसतील ना? हो हो हो
एकच आहे मुलगा तुला? हो का.
बास एकच त्याचं डोकंच मला डोकं हे होतं किती ग अभ्यास आणि सगळं करा आणि हे करा आपल्यालाच परत त्रास हम्म आपल्यासाठी वेळच नाही, वेळच नाही ना अजिबात नाही नंतर आधी तरी आपण काढू तरी शक पण बाळ झाल्यावर तर अजिबातच नाही, आह आता मोठा झाला म्हणून चालतो तर हो हो आता थोडा मोठा झाला तर म्हणजे त्याला कळतं थोड्या गोष्टी तर बऱ्यापैकी त्याचां तो करतो हँडल पण तस नाही लहान असताना किती किती काय काय, आता परत सेकंड बाळ करायच तर म्हटल्यावर मग त्याच पण मॅनेज करा ह्याच पण मॅनेज करा, स्कूल अभ्यास नाय नाय नाय
ति त
आणि असे बाकीचे फोर्स, करतात पण मी तरी सध्या नाही बोलते म्हणजे मी बोली मला जोपर्यंत मी व्यवस्थित होतणाय ना मेंटली कि हो आता मी करू शकते किंवा मी आहे मी तेवढी आहे करू घेऊ शकते सांभाळू शकते तरच मी हे करणार, नाही तर नाही
तेच ना आपण पण प्रिपेर पाहिजे ना त्या गोष्टीसाठी
हा, हो
नाही होत एकाचच खूप होते हा, हा
ते एकाच लग्न झाल्याबरोबर ते एक दोन वर्षानी होऊन जाते तर हा, हो, हो विचार करावा लागतो मला म्हणजे मला पहिलं आलं काही पटकन होऊन गेलं पण आता मला सेकंडयला कळलं की जो परंतु तुम्ही व्यवस्थित, नाहीत मेंटली प्रिपेअर, नाहीत तोपर्यंत अजिबातच, नाही म्हणजे मग कसं सारखं सगळ्यांचं काय करा कारण बाकीचं पण आता जॉईंट फॅमिली असल्यामुळे मग बाकी पण असतात ना सगळे अस हो बा आता आपण असं सेपरेट राहत असल मग काय नाही करतो कस तरी मॅनेज
हा, हा, सेपरेट राहिलं तर काही नाही
हम्म एखाद वेळे नाही जेवण बनवलं किंवा एखाद वेळे काय घाई झाली किंवा काय आपण असं ऍडजस्ट करून घेऊ शकतो, ना हा पण जर एडजस्ट करेल पण घरचे लोक नाही, नाही, नाही के हो
हम्म
शॉपिंग वगैरे इकडेच करतेच, नाही झालं ना आपलं मग शॉपिंग व
हो शॉपिंग वगैरे तर करते इकडेच
नाही ऑनलाईन बोलू शकते ना तू करते तू कोणत्या ऐप वरून करतेय
कोणत्या पण जिथून जास्त ऑफर असले तिथून मिशो, फ्लिपकार्ट, अमेझॉन, मिंत्रा
मी पण आम्ही काल तेच बोलत होते सुते आणि मी आम्ही पण ते सांगत ते म्हणजे मी काही कपडे घ्यायचे असेल तर मी पण मिशोवर पण चांगले मिळते मिळतात म्हणजे आपण मात्र किती, हास त अस सारखं मुली तर नाही मुलांच कसं चालून जातं ते घालतात, किती आपण एक तर सारखं सारखं शॉपिंग कर मिशो मिंत्रा जर एखादं चांगलंच हवं असेल तर मग मिंत्रावर मागवते तस मी मिेशवरून मागवत् हम्म चांगले असतात आता धून अल्टर वगैरे नाईट सूट नाईट कॉट साईट वगैरे घेतल्यास ना किती छान मिळतात हम् ज्वेलरी पण इतकी छान असते ना हो हो
माझाच एक्सपिरियन्स तर खूप जण म्हणतात काही काही जण म्हणतात की मेशोवरचं म्हणजे डिफेक्ट त्याथ पण मला चांगलंच आलं आता
मी पण आता एवढ्या जेवढे पण मागवले ना आता ज्वेलरी तर मध्ये माझं लग्न होतं ना माझ्या भाईंनी सगळ्यांनी ज्वेलरी इथून मागवली मग इते छान आले ना सगळ्यांचे म्हणज असं नाही हम्म हम्म हम्म हम्- एकाद दुसरा तर खूप मोठा येऊ शकतं. किंवा काहीतरी हे येऊ शकतं. म्हणजे आपल्याला नाई, डिझाईन नायी आवडणार. आणि असं डिफेक्ट वगैरे, अजून काय आलं नाही मला. सगळं व्यवस्थित आलं. मला
अजून मला तसा, एक्सपिरियन्स आला नाही. डिफेक्ट वगैरे. काही खराब वस्तू आली. असं, काहीच नाही.
कपडे पण. हो. सगळे कपडे मला. फक्त मी, साडी अजून ऑनलाईन मागवली. एक मागवली होती फ्लिपकार्ट वरून. पण ती पण छान आली. म्हणजे, नापेक्षा छान आली. हो. म्हणजे बऱ्यापै म्हणजे आवडली त्याला मी अजून. म्हणजे तू, जास्तीत जास्त साडी. नाही. ड्रेसच घालते. ड्रेस किंवा गाऊन वगैरे. असं वगैरे घालते मी. तस पण साडी नाही साडी खूप कमी. साडी आलीय. हा, हा.
लग्न, लग्न वगैरे.
हो, हो. पण डेली ना, डेली म्हणजे नाहीच होत माझं. आणि त्यात काय होतं? अ दर गावात एक - एक गावात घर असतं, मग काय नाही. आमचं घर पुरून, हो. नाही मग आमचं घर पूर्ण गावाच्या बाहेर. म्हणजे आमचं गाव एकीकडे. अन् आमचं घर एकीकडे. हो. ना चालतं. आलावूडय म्हणजे. म्हणजे त्यांनीच मला सांगितले. कीती वेळ त. सुरुवातीला मला जमतच नव्हते साडीत. ते आपल्याला सवय नसते ना. हा. हा. त मला सुरवात तिला जमतच नव्हं साडीत. मग ते बोलले की, तुला ड्रेस घाल किंवा गाऊन घालू शक ते. मग मी ड्रेस घालायची सुरुवात केली. नंतर मग बाळ झाल्या मग, मी गाऊन घालायची सुरुवात री. मला गाऊन आता इतक कम्फर्टेबल वाटायला लागलेत.
कामं पण होतात. गाऊनवर आणि कम्फर्टेबल पण वाटते गाऊनमध्ये.
आता ड्रेस घातला तरी, ओढणी घ्या. कुर्ती घाला. पॅ्ट घाला. सगळं येतं. त्याच्यापेक्षा गावून एकदम कम्फर्टेबल. मग मला ते बाळ झाल्यापासून, मी कम्फर्टेबली गाऊनच घालायला लागले.
हा, हा. प्रॉपर खोपोलीचीचाय का तू?
हो. प्रॉपर खोपोलीचीचय.
हा. माहेर पण?
अ माहेर पण म्हणजे खोपोली. म्हणजे आताच कसं? आता मी तुला बोलली, आता खोपोली एक सिटीय. म्हणजे मोठा श शेवऱ्याचा. त्यामध्ये कसे गावायत त्यात, हा नगर येतो. तो नगर येतो. मग तसच. हा. हा. तसच. म आता मला आमच्या ईकडे अशी गावंयत आहेत छोटी, छोटी, छोटी. म्हणजे आता, एखादा कुठल्या गावांची नाव असतोय. तर मी, तिकडून, तिथे पण खोपोलीमध्ये अस तिकडे एक गावात राहायची. आता मग इकडे लग्न झाल्यावर, दुसऱ्या गावात आले, असं.
तुमचं गावाचं नाव काय आता?
आता माझ्या गावाचं नाव माडप.
माडप. हा. नाही- नाही. कधीच नाही.
हो. मला पण आता श्रुती, तुमच्या गावाच नाव सांगत होती ना? तर असं मला वेगळं वाटत. म्हणजे आता आपण, कधी ऐकलं नाही ना ते असं.
हा. तर ते तिकडे आहे. म्हणजे, भंडारा जिल्हा.
भंडारा जिल
हा, हा. भंडारा जिल्हा. भंडारा जिल्ह्यातही माझं गाव लाग नियाय. माझं सास पुढे अजून श्रू गावात ते श्रुतीचं गावाय. पिंपळगाव. पिंपळगाव सांगितलं असेल तिनी.
ह् बोलली ती मला. आता मला लक्षात नाहीेत. आणि कॉलेज वगैरे, मग सगळे तिकडच का? तुमचे.
हां. हां. आमचं सगळ तिकडेच. आत्ता आम्ही लग्नानंतरच इकडे आलोय.
हम.
नाहीतर - सगळं तिकडचच आहे. तिचे पण हजबंड इथेच आहेत मुंबईला. तर ती राहते कल्याणला.
हो. हा हा. ती बोलली.
ती कल्याणला रहाते. आणि माझे पण हजबंडचे जॉब आहे अंबरनाथला मग-
म ते चांगलंय ना काहीतरी बाहेर पडता येत म्हणजे काहीतरी वेगळ. आफ्टर मॅरेज असं बाहेर पडता आलं म्हणजे- खूप चांगलंय.
हो. हो.
तर तिथेच ए. मग परत ते गावाकडेच राहणं. मग सगळं हे होऊन जातं ग. आपण असं बिझी नाही म्हणजे आपण वेगळं काही करता नाहीत आपल्याला म. जॉईन फॅमिली असेल ना? आता इकडे तुम्ही तरी कधी - तरी विचार करू शकता पुढे की बुवा मुलं मोठीे झाले तर काय तरी वेगळं करायचं आहे. कारण सिटीमध्ये राहतात ए. पण अस- हो. खूप फरक- आणि इिकडे मग म्हणजे विचार करायचं काय नाहीयेत. विचार करू म जायचं कसं? म यायचं कस? मग त्यातच- टायमिंग निघून जा-
ट्रॅव्हलिंगचाच इथे तर ट्रॅव्हलिंगचाच खूप प्रश्न आहे ग. लोकलचा प्रवास.
हो हो. कसंय आणि टाइम पण खूप जातो त्याच्यामध्ये. म.
त्याच्यामुडे -हां. त्याच्यामुडे मी आता जॉब वगैरे- म्हणजे जर जवळच जवळ मिळेल तरच करणार.
हम्म. हम्म.
त्याच्यामुळे मी आता घरीच ए. माझं लग्न झालं मी एक- मी घरीचे आता. हा. आधी जॉब करायची मी. लग्नाच्या आधी पण तिकडेच होती ग! गावाकडेच होती. अ हं. -पुरला करायची. मग अ त्याच्यानंतर, हा मग लग्न झाल्यानंतर- इकडे हजबंड असल्यामुळे इकडेच यावं लागलं. आणि परत ते लोकलचा प्रवास. आणि टाइम पण आणि घरचं पूर्ण आवरून जाणं म्हणजे-
नाय अजूनच. आत्ता उलट- त तू ऍटलिस्ट वेल तरी काढू शकते. पण नंतर बाळ झालं त- तेवढं बिझी नाय बघ ते म्हणजे काहीचे आ. हा. सुरवात- -ती आता मोठं झाल्यावर म करतात मॅनेज. येतं करता. छोटा असेतोपर्यंत काहीच नाय सगळं चोवीस तास आपल्याला त्यांच्याच मागे. हो. माझं पण तेच आता त्याचा अभ्यास- त्यात त्यांचं सी बी एस सी आहे तर म अभ्यास घ्या. अस्- सगळं करा त्यांचं प्रोजेक्टस बनवा हे करा ते करा ते चालूच राहत.
आपल्या वेळेस तरी एवढं नव्हतं.
काहीच नाही. काहीच नाही आता. आणि आपण कसं ग एवढं आई- बाबांना सांगत नव्हतो. म्हंजे एखादं दिलच- काही बनवायला. त आपण आपलं आपलं बनवुन होतं आणि सिम्पल होतं एवढं काय नाय.
हां. आता पूर्ण टेन्शन पॅरेंट्सलाच ए. पॅरेंट्सच सर्व्- प्रोजेक्ट बनवून द्या. आणि सगळं मॅक्झिमम-
हां. आता त्यांना प्रॅक्टिकली झालय तर प्रत्येक सब्जेक्टला दोन दोन प्रोजेक्ट असतात म्हणजे. जेव्हा एक्झाम येईल तेव्हा दोनदा, आता रिसेंटली मी जवळजवळ पंधरा तरी प्रोजेक्ट बनवून दिले असते. एवढं प्रोजेक्ट मी बनवले, हो आणि त्यात पण कसं असतं ह्याची प्रिंट काढून आणा, त्याची प्रिंट काढून आणा, ब्लॅ कार्डबोर्ड आणा, कार्ड पेप र आणा, हे आना, ते आना ते चालूच राहतं सगळं.
खूप असते, पण आताच्या मुलांना खूपाय खूप आता आपल्या वेळेस त एवढं काहीच नव्हतं आणि आ पण पॅरेंट्सला पण एवढं काई सांगत नव्हतो काही ए एवढं
आपण आपल्या स्कूलला जायचो, बॅगा घ्यायच्या आपल्याच आपण करा अभ्यास पण आपण आपलं करा, यायचं जायचं झालं.
पण आपलं मॅनेज करू शकतो का आपल्याला एकदम पण इन्व्हाल्व काही करत नव्हतो, आता सगळं हे ऑनलाईन सगळं मेसेज येतात ग्रुपला, पॅरेंट्सला पाठवतात टीचर लोकं हे
हो हो, इकडे मग तेच ना आणि कंप्लेंट सार कंप्लेंटस् पण हे नाई झालं आणि फी पण, फी पण इतक्या असतात त बापरे बापरे.
हा मग त्याच्यामुळेच ना त्याच्यामुळे मग एकच एकच खूप राहते कारण की त्यातच खूप करावं लागतय.
हो हो आता ह्यांच्या एक